हॅलो, बोला ना.
त्यांच्या तिकडे ये.
अओ उचाललेल मी कॉल, बोलान तुम्ही.
हॅलो,, काय कारली तू?
मी आताच आले खुलताबादहून.
आणि म तरी म्हणलं रे एका काकूला, आज मीटिंग होती म्हणलं त्यांची खुलताबादला.
मी आत्ता आले एवढ्यात,
त्या म्हणे कायच म्हणे घरी, घरीच तर होती म्हणे ती.
हा, आता आले बाई, निसत साडी बदलली धूनं काढ मधे टाकलं.
मी आणलं बाई आज त्यांची मिटिंग होती म्हणलं, मी न गीता बाई गावात झालं होतो के वाय सी करायला.
हा.
मग गीताबाई सांगत होत्या आक्का जाईल म्हणे आज खुलताबाद ला.
हम्म खुलताबाद ला तर आम्ही गाडी करून दिले तो ना.
आन आज बी मीटिंग होती का तुमची?
ते चालू हाय ना आमचं सध्या केे वाय सी चे लफडे प्रधानमंत्री पाच, पाच हजाराचें फॉर्म भरले आणि बायांचे राज्य चालु हे ना.
हाव का.
हम्म, ते तिथे गेल्याशा भरता येत नाही ना.
ह्या विधवा महिलाचे का ग?
नाही विधवा बायाचे झाले भरं ना.
हम्म.
ते आमचे गरोदर बायचे
आता गरोदरचे का?
हम्म, कामालेतं. ते दोन ते आयडी वर भरा लागतात दोन, तीन दा
तिथं काय ना ऑफिसला जाऊन सन समजून घ्यायचं. लय लचंडेई आमची मीटिंग लागती का आता के वाय सी आधार राहिले आमचे बी
हे फोन कार्याचा फोन येवून राहिला पण सायलेंटच कसं काय येऊन राहिला? आवाजच तुम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
नाही तुमचा बी जो आला का तुमचा बी सायलेंटच आला मला तोही उचलल्याच नाही गेला. येल त तरर आपप सणाल तोसल र काकूजाला
नाही मी केल्याचं नाही तुला.
नाही येल हे मला फोन तुमचा बी.
नाही ते कार्याच नाही आहे मी नंबर चेक करीत होते ना त्यांच्या ना आला तुला माया फोन म माया फोन मध्ये नि कार्या ग्रूप ते तुला नंबर पाहत होते तोवा ते म्हणून दाबलं ते बटन ते कार्य ग्रुप नाही ते.
यानला आत्ता शि कसं काय आलं?
येनला आत्ता शि काला आता हे ये ये परत पण तुला ते वाचाच आल का?
हा आल ना मला म्या केलाश ते पूर्ण लगीच.
किती तेे?
ते एकाचं एकाचे पाचच आहे आणि एकाचे वीस ये.
एकाचे पाच येन एकाचे वीस ये. मला पंधरा झाले मग ये मग अजून बाकी का मई
बाकी असल एकाचे पाच आहे ते कंप्लीट होतो पूर्ण.
हा का, मी आता स
होना, वाचाचे नाही ते? वाचून टाईप करायचे ऐकून टाईप करायचे व्हिडिओ ऐकायचे आणि टाईप करायचे.
हा ते का नाही ग त्याच्या नंतर पुन्हा डबल आला ना मला
डबल काय आलं?
त्या चाचणीतु चाचणीतून गेले बाहेर निघून मी चाचणी च्या नंतर पुन्हा डबल आलं फीडबॅक्स, आठरा रुपयाच एक क वासांच हाय पाहाय ते
किती?
आठरा रुपये एका ह्याला
एका ह्याला अठरा रुपये का?
पण येईन-येईन तुला बी, हळूहळू येतात ना ते.
म्या-म्या हे पूर्णच नाही केलं ना, अजून माई पाच राहिले नाही दुसरे
हम्म.
तेच्यामुळे.
हाव का.
हम्म.
बरं.
आणि ह्यो कॉल कीरे किती मिनिटाचा आहे.
हेंचा दहा मिनिटाचां हाय डायरेक्ट.
हा दहा मिनटेच निघराचे कट कर तेला. तीन मिनिटंच डायरेक्ट कट करून टाकायचा.
कोण लॉक होत तुमचा फोन का. ते दहा मिनट असं नाही, होन तिच्या मग गडबड असल.